अ आवाज येतोय काय?
यालायकी. तुम्हाला येतोय काय?
हा. हा. येतोय, येतोय. कुठं राहताय तुम्ही?
मी कोल्हापूरमध्ये राहतोय. तुम्ही?
अ हा मी सांगलीमध्ये राहतोय.
बरं.
हा. हा. कोल्हापूरमध्ये कुठं राहताय तुम्ही?
प्रॉपर कोल्हापुरातच हाय आमी राजारामपूरीत.
हा. हा.
तुम्ही प्रॉपर सा - -प्रॉपर सांगली.
होय. होय. प्रॉपर सांगली.
बरं. आसं सांगलित असं फिरायला काय तेन चांगल हाय काय?
वय आहे की सांगलीमध्ये फिरायला. ते हिल स्टेशन वगैरे आहेत. पुढं असं म. जत्रा वगैरे असते आमची.
बरं.
तुमच्या इथं आहे काय? कोल्हापूरमध्ये - - ते महालक्ष्मी तेन, असं रंकाळा वगैरा.
रं काळा हाय. महालक्ष्मी मंदिर हाय. लई फिरा फिरण्यासारखं असं कोल्हापूरमध्ये लई काय काय हाय.
हा. हा. तिथं जेवण पण छान मिळतंय सोडा.
हा. जेवण मिळतयं तांबडा पांढरा रस्सा खूप फेमस आहे आमच्या इथला.
हा. हा.
त्यामुळ असं बहिरची लोकं तेन बैरगावातली ते लैजन जेवायला येत्यात हिकडं. फेमस आमचा हॉटेल आहे कोल्हापुरात एक. हॉटेल सोंगाड्या म्हणून हाय आमच्या इथं फेमस.
हा. हा. मी पण बघितलोय सोडा ते हॉटेल सोंगाड्या ते.
हा. लई फेमस हाय ते आमच्या इथं.
हा. हा. आम्ही कधी व्हिजिट केलो नाहीआयं.
येऊन जावा कि एकदा व्हजिट करा. परत सा - -परत इचिला तुम्ही सारखं सारखं.
हा. हा. तेच बघायचं आता कधी तर येऊन जायचं. विचार तर आहे बघायचं. मग आता कधी आता टाइम भेटल तेवा येऊन जाऊया असं.
अ आता प सगळं आता नवीन केल्यातना. रंकाळा पण शंग रंगावर पण सगळ अस लई काय काय नवीन केल्यात. आता पण ते नवीन काय काय जोडल्यात.
तेज्यावर पूर्ण कोल्हापूरच असं काय काय मेन मेन जे आहेत किनी ते सगळं दाखव त्यात. बघुया कसं काय काय करत्यात.
हा. हा. मग, तुमही आता काय करताय?
मी आता हेला काय झाली कॉलेज झाल्यावर बघायच पुढं काय तर ऍडमिशन करायंचं. आकरांवी, बारावी सायन्स केलोय. तुम्ही कसाय. काय काय केलाय?
आम आमच आता अकरावी, बारावी सायन्स होतं. आता ग्रॅज्युएशन आमचं झालयं. कंप्लीट बी सी ए मध्ये. अच्छा मग आता पुढं ऍडमिशन घ्यायचं
कशाला घेणार ऍडमिशन
आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहे
बरं मग तुम्ही ह्याच्याबद्दल काय शिकलाय
बीसीए शिकले होय होय छान आहे बीसी ए
म्हणजे त्यात शिकून असं पुढं काय जॉबते ना असं
हा आय टी सेक्टरमध्येध्ये त्यात जॉब लागतोय असं
बरं
मग आयटी सेक्टरमध्येध्ये जॉब लागतेय आमचं
बीसीए झाल्यावर लगेच जॉब लागते का पुढा पण अजून शिकायला लागते
हा बीसीए झाल्यावर पण लागतोय जॉब एमसीए झाल्यावर पण जॉब लागतंय मग पहिला शी शिक्षण करून घ्यायचं मग जॉबला लागायचं एकदा लागलो तर मग आता आम्ही जर जॉबला गेलो तर मग का एमसी ए राहते मग मग त्यानंतर करायला भेटत नाही मग एक्सटर्नल करायला लागते
बरं म्हणजे तुम्ही आता बीसी ए शिकलाय पुढं आता तुम्ही वर ग्रॅज्युएशनच्या वर शिकलाय का
हा होय होय
म्हणजे पोट ग्रॅज्युएशनला तुमही आता डमिशन टाकणार
होय पोस्ट ग्रॅज्युएशन ला आता ऍडमिशन टाकणार आहे
म्हणजे आता तुम्ही असं म्हणताय की बीसी झाल्यावर पण आपल्याला नोकरी मिळू शकत्या
हा होय मिळू शकत्या
अस काय मग आता बीसीएला अवघड आहे काय ब असं हार्ड आहे काय सोपा आहे
आपल्यावर आहे ते असं आपण जर मनान गेलो तर म समजावून घेतलो सगळं कोडिंग वगैरे तर लय सोपं जाते
बर
असं आहे मग कोडिंग आपण जर इझिली असं आपला म्हणजे असं सोप्या पद्धतीनं आपण हे केलो तर मलाही इझी आहे कोडिंग
हा
नाहीतर मग काय नाही जर आपण केलो तर मग अवघडच
बीसी ए ला असं किती सब्जेक्ट असत्यात
बीसीए ला जर सेमिस्टर असतोय तीन महिन्याच एक सेमिस्टर असतोय म त्यामध्ये पाच सब्जेक्ट असतात एक दोन दोन दोन कोडिंगचे असतात मग बाकीचे थेरी असतात एक दोन सब्जेक्ट दोन तीन प्रॅक्टिकल असतात
मग असं कोडिंग मध्ये आपण कोडिंग असं ऑनलाईन आहे काय
हा ऑनलाईन म्हणजे कॉम्प्युटरवरच करायचं आपण कोडिंग
त्या हार्ड जाते काय असं कोडिंग आपण म्हणते तर आता एक एक जण म्हणतात ते कॉमर्स ला टायले अस अवघड असते
हा कोडिंग आपल्यावर आहे ते आपण जर ह ज्या चांगल्या पद्धतीने गेलो तर इझीच आहे
बरं म्हणजे असं कोडिंग आत आहात तुम्ही कुठल्या याच्याावर करताय कोडिंग
माझं मला कोडिंग आता जा्यावा सी प्लस प्लस सी परत पायथॉन अँड्रॉइड ते ना मला हे लँग्वेजेस येतात
बरं तुम्ही स्वतः तयार करतायणज्या
हा स्वतः म्हणजे आता तर बेसिक झालंय आमचं सगळं तरी आम्हाला वेबसाईट वगैरे क्रिएट करता येते परत. ऍप पण क्रिएट करता येतोय.
म्हणजे आपण वेबसाईट तयार करू शकतो ऍप बनवू शकत सगळं.
हा ते मला येते सगळं ते आम्हाला बीसीए मध्ये सगळं झालं.
बरं म्हणजे शिकायचं म्हटलं आता कोडिंगला ज शिकायचं म्हटलं की जरा थोडंफार तर आवड जाणार.
एवढं हा थोडं फार तर आहे सोडा. पण इझी पण हा आहे.
बर म्हणजे माझं आता मी कस अकरा बारावी मा झाले आता. सायन म्हणजे मी एक वर्ष गॅप टाकले ना मधली. मग माझा एक वर्ष गप. पडल्याला मी नंतर आता अकरा बारावी माझे बारावी झाले आता नंतर आता. पुढे ऍडमिशन कसं काय काय घ्यायचं विषय चालू होता घरात घरला म्हणाले. बीसी ए बिकौतेन बघ जा ते आता ते. तुम्ही भेटला बीसीए शिकलाय म्हटला. तेच विचारून घ्या म्हटलं कस काय जाते.
बी सी ए चांगला.
मग कोडिंग करायला घ्यायला आपण. कॉलेजमध्ये करून आपल्याला वैयतिक घरात पण करा लागणार काय पी सी दिन घेऊन असं.
होय होय घरात पण जरा प्रॅक्टिस करावी लागते. कॉलेजमध्ये आपल्याना थोडंफार शिकवतात. मग आपण पण घरात येऊन प्रॅक्टिस केलो कसा प्रोग्राम आहे का हय मग समजावून घेतलो. त्या प्रोग्रामला तर आपल्याला समजते. आणि मी पुढचा आपल्या नामा टोमॅटिक करता येते सगळं.
बरं म्हणजे त्याचा भैराच का. भर तरसं क्लास टेन लावायला येते.
हा लावाला येतेेत की क्लासेस वगैरे पण आहेत. भरपूर मग सब्जेक्टला तुम्ही क्लास पण लावू शकता असा.
ब असं हार्ड कुठल्या सब्जेक्ट आहेत बीसीए ला.
हार्ड म्हणजे सगळे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत असं. आपण आपल्यावर आहे बघा हात जाणं आणि सोपं जाणं.
ते पण हाय तरी पण काय.
तुम्ही जर. तुम्ही जर रोज प्रॅक्टिस देन वगैरे केला आणि परत. कोडिंगची. कोडिंगला म्हणजे कोडिंग केला रोज तरी तुम्हाला इझी जाईल. म असं आहे बीसीए खरंच चांगला आहे आला. परत दर सेमिस्टरला लँग्वेजेस वगैरे असतात आणि.. शिकवतात पण चांगलं आमच्या कॉलेजमध्ये तर.. बीसी ब्यास शिकवतात.
बीसीए दे ना अस तची एझा एक्झाम अस कधी कधी असत.
दर सेमेस्टरला एक्झाम आसत्या आणि प्रॅक्टिकल. तीन महिन्यांन सेमिस्टर असत्या तीन महिन्याच एक सेमिस्टर असतोय. असं तीन वर्षाच असते बीसी ए. मग त्यानंतर हा तीन वर्षाचा असते मग जर सेमिस्टर.. वेगवेगळे सब्जेक्ट असतात असं सहा सेमिस्टर होत्याात तीन वर्षात.
तीन वर्षात सहा सेमिस्टर म्हणजे एका वर्षाच दोन असत्यात.
हा एका वर्षाच दोन सेमेस्टर.
त्यात प्रॅक्टिकल तेनं असं सगळं होत असत.
हा प्रॅक्टिकल वगैरे असतात कॉलेजमध्ये पण आपल्याला प्रॅक्टिकल असत. त्या मग त्यानंतर ज्या टायमाला आपली, एक्झाम पण असते ना, त्या टायमाला मग. प्रॅक्टिकल एक्झाम असत्या आ. मग त्यानंतर पेपर असतात.
प्रॅक्टिकल एक्झामला असं, आपले शिक्षक असत्यात का? बाहेरच असतात.
हां बाहेर, बाहेरून एक्सटर्नल येतात.
बाहेरून येत्यात. ते सगळं आपलं बघत्यात.
हा आपण स्वतःहून त्यांना, कोडिंग करून दाखवायचं असते, कॉम्प्युटरवर. आणि त्यांनी वायवा पण घेतात आपली. प्रश्न ते न विचारत्यात. त्यावर. आपण काय केलोय, त्यावर.
बरं मग प्रॅक्टिकल झाल्यानंतर मग, तेन्ही त्याच्यावर सगळं, मार्क तेन आणि वर्न मग नंतर पेपर द्यायचा, आप
हा, पेपर ऐंशी मार्काचा असतोय, खरं. आता आमची लास्ट बॅच होती. अ या पुुढं आहे ना. जरा, सलॅब्स वगैरे चेंज झालेय, सगळं. मग आता, मे बी पन्नास मार्काचा काहीतर पेपर आहे. आणि जरा लँग्वेजेस पण आता एक्स्ट्रा वाढल्यात, त्यामध्ये. असं आहे. मग आता, आमची लास्ट बॅच होती. जे आता, ह्या आमची लास्ट बॅच होती. जे नुसता आम्हाना लँग्वेजेस होते. आता या पुढच्याला म्हणजे या पुढच्या आहेत ना. त्यांना ए आय वगैरे आहे असे सब्जेक्ट.
बर. म्हणजे आता तुम्ही जे शिकला ते त्यानंतर, आता सिलेबस पूर्ण बीसी चा बदलून येणार.
हा बदला. बदलला आहे. आता या आम्ह जी आमच्या नंतरची जी बॅच आल्या ना. मग त्यांना, सिलेबस थोडफार चेंज झाले. लँग्वेजेस थोडेफार आहेत, सोडा. पण आहेत एक तस ए आय वगैरे आहेत आता.
बीसी चांगला आहे. तुम्ही जर करणार असला, कोडिंगची को कोडिंगमध्ये तुम्हाला जर इच्छा असली, तर तुम्ही घेऊ शकताय बीसीए.
बरं बर.
बी एसी ची एक्झाम तुम्ही दिलाय काय?
नाही अजून. आता माझं नुसता, बारावी झाल्या.
हा, हा. चालतय, चालतंय.
चालतय- चालतंय. चालतंय- चालतय. थँक्यू, सांगितल्याबद्दल.
हे कटच करा.